हॅलो.
पावसामुळे होतं वाटत.
हा ना आमच्या इथं पण पाऊस आलाय. हॅलो.
हा बोल मा योतो आवाज येतोय.
कुठोवर कुठर आलते मी?
ते तुम्ही बोले होते मला काल तुम्हाला टिफिन ला करायचं आहे तर ऑप्शन देत तुम्हाला देते बोले. काय ते सजेस्ट करा बोला ना काय सांगा ना.
बेसन बेसन पोळा. डाळ कांंदा. बटाटा आहे. येल्लो बटाटा, लाल बटाटा. भोपळा पण आहे त्या दिवसाचा फ्रीज मध्ये उरलेला. ते एवढे सगळे ऑप्शन आहेत. सो काय बनू मी उद्या मला समज नाही ये.
बनवा मस्त सोमवार इ तर.
लाल बटाटा बटाट्याच्या चकत्या.
हा फक्त तेल कमी.
हा. तेल जरा कमी टाकावं लागेल थोडं टाकलं तरी लय वाटतं त्यात.
कुठलं तेल ये?
काय मला आता नाव पण आठवण साधस आहे. पण जरा
अच्छा.
हा.
हिरवेरा बायका.
काय?
हिरव्या रंगाचा डबा आहे का?
हा.
मग नक्की ते स्वीकार वगैरे असणार ते.
हो तेच आहे.
किंवा गोल्डी वगैरे असे असणार ते ते कसं ते थोडं टाकलं तरी पण खूप असं होतं ते तेल.
तेलगट तेलगट होतं.
ते लवकर उडून जात नाही ना ते त्याच्यामुळे.
तेच ना त्याच्यामुळे.
पण मी पण एक स्वस्त डबा होता म्हणून आणला होता असाच. पण ते आताच संपलं की चावाच घेणार कारण की ते. उडत नाही ते तसच राहत ते मग ते हव्यामधून एवढा गरम असताना उडत नाही तर त्या बॉडीमध्ये किती त्रास देत असेल मात मध्ये.
हम्म.
हम्म त्यापेक्षा ते चार पैसे जास्त गेले बरे चांगला तेल कधी पण चागलं घ्यायचं.
आमच पण आहे आता संपत आलय संपल कधी पण.
अच्छा.
हा काढली जाईल. हा महिना जाईल बोल
अच्छा.
हा म्हणजे दोन आदिज तीन आठवडे जाईल.
ओके ओके.
हा नंतर दुसर आणावं लागणार.
हम्म दुसरा मग चांगलाच घ्या.
हा. तेच. अजून काय बोलतय.
बस काय आता झोपायची तयारी करणार हाय.
हम्म.
उद्या सकाळी लवकर उठायचंय.
ओके.
हम्म.
चालतय अजून काय बोलताय.
बस काही नाही. ठेवतो म आता काय झोपायची तयारी करायची हाय.
अच्छा.
हा.
चालतंय ठीक आहे.
हो हो घ्या काळजी म बोलू नंतर हो हो बाय बाय.